हा कट कर.
काय नाही बघा बसले तुम्ही काय करायलाय.
आम्ही पण बसलोय ही चहा झाला बघा.
हा हा.
तुमचा चहा?
आमचा पण झाला बघा.
हा हा.
मग
काय आता सण अ आठव आज आठव आठवड्याने बेंदूर पण आहे वटपौर्णिमा आहे तुमची कोणता बेंदूर करताय तुम्ही
आम्ही पण हे हेच की आता आठ दिवसांनी येणारा तोच बेंदूर आमच्याकडे पण
इकड पण हाच करतात
हो हाच
हम्म दोन्ही सण हो आमचा सोमवारी उपवास असतोय हम हम आणि ते आता सगळें एकदमच आलय
होय त्याच दिवशी पोळ्या करायचं त्या दिवशी उपवास करायच होय ह ह ह सगळी गडबड आणि हेच होणार आहे आठ दिवसानी आता आमची ती एक सगळ्यात खास म्हणजे आवरायची तयारी
अह ह ह होय मग आम्ही बा बायकांचं काय ह. ह.
होय तेच की साडी
हम्म मेकअप ही ही ही आधीच सगळी तयारी करून ठेवायची कसं काय कोणती साडी घालायची काय करायचं झाली तुमची तयारी मग
नाही अजून आमची करायची आहे
अह ह ह नाही अजून तेच आताच कॅलेंडरमध्ये दिसला आज आठच दिवसांनीय म्हटलं जावेला आताच
होय होय आणि आता बेंदूर म्हटल्यावर त्या दिवशी पोळी आमरस हे आणि त्या दिवशी हे करायला पाहिजे
तुमच्यात कधी सोडताय मग संध्याकाळी का दुसऱ्या दिवशी
आमच्यात आम्ही संध्याकाळीच सोडतोय
हा आम्ही पण संध्याकाळी सोडतोय खर आता बेंदूरच्या बेंद्राच्या पोळ्या सकाळी असत्यात पण त्या दिवशी आ ता संध्याकाळी करायला लागणार
होय होय संध्याकाळीच करायला लागणार आणि त्यात कसं असतंय ते आ म्हणजे जे कोणाच्यात असं जनावर आहेत कणी म्हणजे त्यावेेळेला ते खिचडा आणि शिजवतात
होय
मग ते आमच्यात सकाळी शिजवायला लातते
तुमच्यात हाईत काय जनावर व्हय मग बरं आहे की हम् हम
त्यावेळी ते त्यांचाच सण असत म बला हो मग त्यावेळे त्यांच म्हणजे धुवायच त्यांना त्यांच्या आरतीती करायचं परत त्यांना सजावट करतात तिकड गावाकड पण छान असते बैलासनी ती सजवून ती
आम्हाला ते कायच माहित नाही आम्हाला नुसतं ते मातीच्या बैला आणून त्यांना हे करायचं पूजा करायची त्यांच्या शिंगात ते छोट छोट हे करायचं ते चपातीच्या प ताच तळून तळून घ्यायचं हम्म हम्म
इकड कस असत म्हणजे त्या दिवशी क बैलांना त स्वच्छ धुत्या कर परत त्यांच्या अंगावर कलर असे सिक्के उठवतात किंवा हाताचे म्हणा हा सजवला सारखं करतात त्यांना झोल घालतात किंवा परत शिंगासणे ते गोंडतीन असतात कि आपल्या ह जतीन ते लाव - तात खुप छान सजवतात बैलास्नी आणि हलगी तेन वाजवत करत गावातन मिरवणूक काढतात परत स्पर्धा ठेवतात होय चावडी पशी मोठ् हे एक ग्राउंड आहे तिथं स्पर्धा पण ठेवतात बैलांच्या म्हणजे ते उंच उडवून ते वरचं ते काय काय खायचं असतय ते तेन हो होय खूप छान अस
बघण्यासारखं आता लहान मुलांना ते सुद्धा बघायला मिळत नाही
होय होय आमच्या तर आमचे पोरं पहिला पप्पा चला की बघायला जायचंय - बघायला जायचय करून घेऊन छान असते बघायला बेंद्रा दिवशी आणि कसं असं माहितय का ते - - खिचडा म्हणून म्हणजे आपलं झुंधळ असतात ना ते पॉलिश केलं म्हणजे झुंधळ मिळतात दुकानमध्ये त्या म्हणून ते शिजवायचं ते शिजवून त्यामध्ये गुळ घालून ते म्हसरास्नी खायला म्हजे - जनावर कोण बी असु दे बैल असु दे गाय असू दे म्हैस असु यांना सगळ्यां हा त्यांना सगळं ते म्हणजे त्याज नैवेद्य असतय मग घरात पण आम्ही तो आपण मातीची बैल आण अणतो ना त्याला पण सकाळी तोच निवेद दाखवतो आणि आमच्यात म्हसरा य ना त्यांना पण तेच देतो खायला
होय हम् आम्हाला हे काय माहित नव्हत माहिती मिळाली तुमच्याकडून
छान असते ते आताच आता ह्यो म्हणजे वट पौर्णिमेचा सण म्हटल्यावर
वट पौर्णिमा पण होय आमच्या सासूबाई कस आपण सगळ्या सणांना पोळ्या करतोय म्हणतात मग बेंद्राला हेला वट पौर्णिमेला का नाही करायच म्हणून - तेवढीच छोट रव्याच्या पोळ्या करतोय आम्ही आणि वटपौर्णिमेला त्याचा निवध घेऊन जातोय वडाला
होय काय आमच्या इकडं हा आमच्या इथं कस करत्यात महीताय उपवास असत त्यामुळे कणी अ त्यानी म्हणजे आपण उपवास करतो त्यावेळे मग त्यानी पण - उपवास करतात असं म्हणतात म्हणताना आमच्या इथं कसं फळ - आ म्ह मग पंम पंचामृत पंचामृत हा हा मग पंचामृती ना हे घेऊन म्हणजे फळ - परत आपण बायकांना ओटी घालतो ना ते ओटीच साहित्य तेन घेऊन आम्ही जातो तिथ वडाला पूजा करायला मग सगळी पूजा - तेन करतो आणि मग तिथं आम्ही पाच जण किंवा सात जण बसतो मग त्यांचा आम्ही एक एक जण एक एक जण अस ओटी भरतो
हम् आम्ही पण असंच करतोय वडाला पहिल्यांदा फेऱ्या मारून ते दोरा गुंडाळून नंतर मग सगळ्यांनी एकमेकाला एकमेकांना ओटी घालायची
हा हा
ते पण म्हणजे अ कस कस वेगवेगळं आपल्याकडे सण आहेत नाही आपण असं म्हणजे हे लकी आहे की आपल्या इकड अस बायकांना हे करून आवरून बिवरून सगळं सण साजरे करायला मिळतात तस दुसरा एक हा दुसर्या असं देशात नी तेन असं नाहीय ना आपल्या देशात खूप असं अ म्हणजे परंपरा पण हाइत ह सांस्कृतिक परंप रा सगळ्या आहेत होय आणि आपण तो जोपासतो पण कोणता पि सण असू दे हम्म
प्रत्येक सणात किंवा आपण हे करत नाही अजून अस. ह आपण तयारीन. म्हणजे आपण तर सण करतो होय. हो हा एक दोन असतातच खर त्या त्यामुळे आपल्या घरात म्हणा म्हण.
आनंदी वातावरण निर्माण होते हो मुलं खुश होतात घरात त्या निमित्ताने सग वेगळे पदार्थ खायला मिळ
हा. आता कसं असते काय होय पुरणपोळी म्हणणा आता दिवाळीचे आपले फराळ हम्म जण होय. गणपतीत तर किती प्रकार होतात सात दिवस एक दिवस खीर एक दिवस मोदक एक दिवस पोळी परत गौरीला भाजी भाकरी ते तर किती छान वाटत.
होय होय आणि सगळ्यात स्त्रियांना भारी
हा होय म्हणजे कस असं माहित आपलं काम हे. कंटिन्यू चालूच असतं आपल्याला सुट्ट्या असत्या काय कधी म्हणजे आपलं. लहान मुलं असणार करणार त्यांची शाळा परत आपल्या घर त्यांची जबाबदारी आपल्यावर असते. ना आपण घरी असतो म्हणताना मग त्यातूनच हा. त्यातून एक थोडासा बदल म्हणून हे आपले सण किती छान साजरे होते. आणि आपल्याला पण किती फ्रेश वाटते आपल्याला एवढं काम असून पण आपण आवरतो. तो कशासाठी आपल्या स्वतःसाठी त्यामुळे छान वाटते आणि एकदम अस फ्रेश वाटते त्यानंतर आपण असं किती पण त्या किती लोड असतो त पण आपण कराला का कधी क का कर होय. आणि हे असंच रावं असं वाटतंय मला तर कायमच खर तरच आता जरा हा जरा जरा कमी होत आले.
आता कस आधी भाजी भाकरी आपण सगळी कड वाटत होतो त्याहची अ गौरीच्या भाक भाकरी पाच घरी आता सगळं बंद झाले सगळं आपापल्या घरी करायचं आपण खायचं.
होय होय तेच आहे आता करायचं आहे आणि खायचं. अगोदर परत संक्रांतीचा पण आपण वाटतो.
हो होय हो ते पण आता प्रमाण कमी झाले. आमच्या इथं आधी नागपंचमीचे धपाट पण एक एकमेकांना वाटायचं सगळे सण वाटून जात होते पण आता सगळंच कमी आले.
होय होय आता जरा कमी आलंय आणि इथनं पुढं तसच होणार आहे. त्यांना आता आपण अशेवटच्या अस पिढी असू की आपण सगळ खेळ खेळल्या हा होय आ. त्या आता आपणच थोडं थोडं आता बदललं. आपण बघा कधी आपण अस ऑर्डर बिडरून खाल्लं नव्हतं आणि आता खायला.
होय होय. आता आपण पोळ्या घरी करतोय पण आता इथून पुढचे ते पण ऑर्डर करून
होय. ते आता तस लं आणि आता कसं सगळं तयार करूनच मिळाय लागले.
हा सगळं मिळते.
म आता आणि स्वयंपाकाची तयारी चालू असेल.
स्वयंपाकाची तयारी होय थोड्या वेळने करायची. हम् आता घरी जरा कमी आहेत लोक म्हणून आता काही गडबड नाही. गावी गेलेत ना जरा म्हणून हम्म.
हो असतेच आमच्या आता आता मुलगा आल्यावर मग त्याचा छहा नाश्ता काय खातोय काय बघायचं. मग तिथून पुढं मग करायचं मग
हा हा हा.
तसं लवकर जेवतात नाही संध्याकाळी आठ वाजता म्हणजे आम्ही सगळीजण जेवायला बसतो.
पाऊस आहे काय हो तुमच्याकडं?
पाऊस आत्ता गेलाय बघा.
आज दोन दिवसातच लागला असेल ना.
की पावसाचं पण टायमिंग चुकले नाही सगळं. अग आतापर्यंत किती पाऊस झाला असता आणि आता होय.
तरी आता लागला.
होय आणि कस झालंय प हेच र आहे नाही टायमिंग त्याच्याबद्दल आहे आधी शाळा चालू होते त्यावेळेला पाऊस. किती पडायचा.
आता होय अजून उन्हाळळाच होता पोरांची शाळा चालू झाली.
होय अजून पाऊस नाहीच आणि म्हणलातस आता पण पडला नाही जगास पडला आणि त्यामुळे आता नि होऊन पडले.
फडना्स
हो.
हम्म.
चालतेय कि मग करा आणि मला हा हा ठ आहे.